हॅलो.
हॅलो, हां बोला बोला
हा ह.
हा आणि मग पुढे मग हो आज सुट्टी ए, थोडा आराम ए, आराम म्हणजे काय घरातली तर कामं असतात च तुझं, आपल्याला आपल्याकडून कुठे सुटताय ती कामं, हो ना. मग ती पण करायलं तर पाहिजेलच ना आपल्याला, असं होतं.
आणि आठवड्याचे सगळे काम रविवारी सुट्टी दिवशी सगळे काढायला लागते कपडे
हो ना, कपडे म्हणा, भांडी म्हणा, जेवण म्हणा सगळंच असतं आणि आमच्याकडे कसं नॉन वेज वगैरे असतं, तुमच्याकड तुम तुम्ही खाता का नॉन वेज वैगेरे?
आमच्या नाही, आम्ही लिंगायत आहे. लिंगायेत आम्ही, आम्ही मग हे खात नाही
नॉन व्हेज वगैरे नाही खात, अच्छा ओके ओके हा आमच्याकडे थोडं नॉन-वेज वगैर असत त्यामुळे थोडस म्हणजे कस ते पण, हा ते पण खायचं असेल तर मग, बाकी सगळं करून झाल्या वरच सगळी स्वच्छता पाहिजे आपल्याला, असं ए, हम् तर मग, कसं ए की
खायालाच पायजे असं असतय ना,
हो, आम्हाला कसं ते ख म्हणजे खाय आठवड्याला बाकी ठिकाणी नाही, पण रविवारी थोडसं लागतच, आठवड्याला कसं आम्ही खातो, पण एवढं हे नाय असं
ते इडली, डोसा असं आवडतं
हा, तुमच्या ठिकाणी, चपाती वगैरे हा भाग तुमच्याकडे नसणारच असं मला वाटतं हे ना?
नाही, नाही, चपाती असते की, चपात्या आठ रोज असत्या आमच्यात.
अच्छा! मग इडली, इडली वगैरे पण तुमच नाश्त्याचं ए का ते?
टपा, सगळं करते मी.
अच्छा! ओके, मग ते बरंय. म्हणून ते वेगळे, आमच्या इथे पण आम्ही करतो नाश्त्याला, पण कसं ए की कधी तरी होतं ते करणं, दररोज दररोज ते होत नाय. इथे कसं जास्त भाकरी, पोळी, भाजी, हा असं हा, पोळी, भाजी वगैरे असतं ना त्याच्यामुळे मग आम्ही ते हे करतो, असं
अ, डब्याला पोळीच भाजीच लागते ना.
हो ना, आणि ते जर नसेल तर मग? मग? म्हणजे कसं आळस येतो, जर असं हे खाल्लं तर. असं ए, बाकी मग तुमच्या इथे भाज्या वगैरे तुम्ही कश्या, काय घेत
भाज्या, आमच्या आमच्या शेेत पण हाय शेतात आता आमच्यात ऊसय, हा शेत ए, ऊस ए आणि भात पण लावतोय, सोयाबीन, शेंगा घालतय, आम्ही आता गवारी लावली, परत मेथी भाजी लावली, अशी पाले भाजी पण थोडं थोड करतना आम्ही घरीऋ आता पावसाळ्याच्या टायमात ते चालतंय. हा, जास्ती झालं तर विक्री करतय, नाही झालं तर घरी तेवढे पावण्यांना द्यायचं, घरी वापरायचं, मुलीसनी द्यायचं. म्हणजे ईक्रीला असं काय करत नाही. त्यात ज्यादा झालं आलं तर मग असं विकायचं, हां. असं करतय.
तरी पण तुम्हाला म्हणजे भरपूर म्हणजे फायदा होऊ
हा फायदा मिळतय की, हा मिळतय त्यात. म तेवढा वेळ पण नसतय ना आमच्याकडं बाजारात जाय च ते विक्री करायचं, ते पण वेळ पायजे ना ते
वेळ पायजे बरोबर, हो आणि मुलगा कसा लहान आहे तुमचं नातू पण लहान आहे ना. त्याच्यामुळे काय एवढं
मिस्टर शेती बघतेत, मग ते मुलगा एम आय डी सी ला जातोय कंपनीला. म आता आम्ही दोघी घरी, हा. आणि जनावरं पण आहेत ना आमचे. हा ती घरीच असते, आता तीन महिने झाले ना डिलीवरी होऊन.
तीन महिने हा,, का त्याच्या आगोदर जायची का मग?
नाही नाही आत्ता लग्न होऊन दीड, दोन वर्ष होइत आलं आता
दोन वर्ष अच्छा
हा लग्नाला अजून कुठ जात नाही, ती पण बी कॉम सेकंड इयरला होती म आता, मधी राहिल्यामुळे ते गॅप टाकले
गॅप टाक, म्हणजे इथे तुमच्या इथं येऊन शिकवत होती का ती?
हा, बी कॉम सेकंड इयर तिथं त्येचं माहेरी झालेलं, आता थर्ड इयर इथं ला ऍडमिशन केलेले तोपर्यंत प्रेग्नंट झाली होते अण ते राहिले नव्ह करायचं
अच्छा ओके
शिक्षण, थांबवलं तोपर्यंत
हा, हा आता परत ते पूर्ण करल म ती, जेव्हा तो मोठा तेंव्हा पण करायला सांगा पूर्ण, म्हणजे कसं तिला पण चागलं आणि म्हणजे बाकी पण, हो हम् तेच आहे ना.
अता आपण किती दिवस आता, त्येनां सांभाळणार. असं पण होतंय नय
हम् हम् हम मग तुमच भाजीपाला तर तुमच्या, तुमच्या घरातूनच असेल ना?
हा घरातूनच
म्हणजे बाहेरनं तुम, तुम्ही काय कडधान्य फक्त घेत असाल असं मला वाटतं.
कडधान्य हा कडधान्य घेते बाकीच थोडंफार घेतय की तसं, सगळंच काय घालत नाही.
वगैरे कसं कर आता तुम्ही सूर्यफुल वैगरे करता का?
हा सूर्यफूल असतय, शेंगतेल असतय, जेमिनी असतय. हे सगळं असतयं त्यात ते
तुमच्या मुंबईमध्ये मिळतंय ते सगळं आमच्या इथं पण मिळतंय
नाही तसं नाही तुम्ही म्हणजे, काय काय जण कसं गावाच्या ठी ठिकाणी सूर्य, सूर्यफुलाची लागवड करतात ना तसं मी विचारलं हो
हा, हा सूर्यफूल तेल पण असतय, सूर्यफूल असतय, सोयाबीन असतय.
हां
असतय, शेंगतेल पण असतय, हम् सगळं असतय.
तुम्ही, तुम्ही त्याची शेती करता का सूर्यफुलाची?
सूर्यफुलाची नाही, आम्ही शेंगा आणि सोयाबीनच करतोय आणि भात असतय.
हा भाताची करतात, हा आमच्या गावी कसं करतात भाताची, म्हणजे माझ्या माहेरी केलेली सूर्यफुलाची शेती त्याच्यानंतर मग इथे काय आमच्या इथे म्हणजे सासरी एवढं हे नाही, पण आमच्या इकडं सगळं म्हणजे कसं काजू वगैरे आहेत ना, त्याची काजू वगैरे हे करतो आम्ही
हम्म, सोयाबीन असतय जास्त
हा म्हणजे, जिथे ज्याला हवामान पोषक हाय तिथे ते तेच होणार हाय. हो ना शेवटी किती झालं तरी आपण किती काही त्याला ते जशी माती पाहिजे जसं हवामान ते तस ते शक्य होणार, शेवटी असं हाय
तसं असं असते हम्म.
हां.. काय नाही आणि तुमच्या म्हणजे बाकी तुम्ही असं बाकी पालेभाजी वगैरे तुम्ही खाता का म्हणजे रोज.
हा पालेभाजी असते कडधान्ये असत्यात. असते तशी आम्ही शेतात मूग
पण बरं तुमच म्हणजे कसं नसतं ना तुम्ही म्हणजे घरातच पिकवता म्हणजे, इकडे कसं आता सगळे कुठून कुठून म्हणजे, करतात काय करतात त्याच्यामुळे, त्याच्यामुळे कसं आमच्या इथं ना-
केमिकल वापरतात ना
हा ना त्यांच्यामुळे कुठली भाजी घ्यायची कुठली नाही्या ते पण समजत नाही. असंय आणि फार थोड्या भाज्या. मला म्हणजे खायला मिळतात असं कुठली भाजी घ्या तेच आधी प्रश्न पडतो कारण, कोण कुठली भाजी कशी असेल. आपण थोडी आतमध्ये जाऊन बघतोय आणि कुठली रसायनं मारलेली असतात ती, ते कसं सगळं भेसळयुक्त- सगळं हे मुंबई म्हणजे हे झालं पण- आपडे काव हा आमच्या इथे तर इकडूनून पालघरवरून येतात पालघ पालघर, पालघर माहिती असेल.
नाही नाही पालघर काय माहत नाही.
पालघर म्ह पालघर वरून आमच्या इथे राजा यता तिकडे जसं सगळं शेत
हा
ते लोक बिचारा त्या बायका. नाही म्हनजे सकाळी पाच, चार वाजता उठून लोक ती शटल पकडणार आणि त्याने मग येणार म्हणजे, जवळ जवळ मला एक दीड दोन तासाचा रस्ता येतो ट्रेन ने यायला.
हां
आणि हा तर ट्रेननेे यायला एक दीड दोन तासाचा रस्ता आहे तेवढी लोकं ती अशी बिचारी अर्ध्या तेथुन उठून येतात. आणि नंतर मग इथे येऊन बसतात सकाळी सहा वाजता. आणि ती लोकं म्हणजे कोण गिरायक असेल ना म्हणजे घाऊक घेणारे. ते मग ते लोक विकतात ते लोक इथे आणि मग तर मग दहा वाजेपर्यंत त्यांचे संपवतात आणि मग तिथे परत लोक जातात.
परत जातात गावी हो!
पण एवढ्या सकाळी उठून येतात, परत दुसरी शरट आहे त्या नव्हती दुपारची येत्यात हो ना बिचारे पोटासाठी तर करतात ना असं होतं पोटा पोटासाठी करतात ती लोक
हा
अजून काय म्हणजे हा ते तर आहेाच ओ पण कष्ट केल्याशिवाय म्हणतात ना मिळत पण नाही तशातली परिस्थिती आहे
हो
हम्म बाकी काय मग ते कस त्यांना त्यांना पण तेवड तेंचा पण उदरनिर्वाह व्हायला पाहिजेल ना
हा होय कि
हा
सरवीस वांल्याना महिन्याला पैशे मिळत्यात तर शेतकऱ्याला रोज पैसे मिळत्यात खर ते काय शिल्लक राहत नाइत ते पैसे खर शिल्लक रहत नाहीती तेला तेवड खर्च पण असतय ना शेताला
घरात काय असल नसेल त्यांना ते घ्यावच लागत ना शेवटी किती झाल तरी ते थोडी बोलनारेत नाय मा आताच्या दिवसाची का कामाई तर हे कमी नाय खर्च करणार महिन्याला ठेवनार असं नाय बोलू शकत ती लोक असंए
परिस्थिती लय अवघडाय
हो फक्त आम्ही कस सरविस करतो म्हणून आमच म्हणजे महिन्याला येत त्यात म्हणून ते दिसतय आता दररोज आ आमची काय पाय पायपीट हा हा दरोज पायपीट काय पायपीट होती ती म्हणजे कस घरातून आठ वाजता निघायचं मग ते सकाळी पाच वाजताच उठायला पाहिजे असाय पाचलं उटण सगळं आवरून परत मुलांच ज नवर्याच सगळं आवरून सगळं जायचं परत हा माला मला तर दोन दोन बस चेंज करून मी जाते. आणि नंतर मग तिकडून परत नऊ घंटे काम करा त्यांचं आणि परत घरी येऊन पण काम करा हे पण म्हणजे तेवढंच हे होतं ना
आणि लेडीज साठी ते जरा त्रासदायक पण हाय ना ते
हो ना म्हणजे कस होत की दोनी
निवांत बसत्यात
हो नाय ज्यांच्या घरात सासू वगैरे असतील ना करणाऱ्या तर त्यांना निवांत येऊन बसायला काय हरकत नाय पण आमच्या सारख्यान नायच होत तस
हो नाय करायलाच पाइजे किती पण कंटाळ आला तरी करायलाच पाइजे
करायलाच पाइजे आणि व्हायलाच पाइजे आणि ते त्याच दिवशी नाय झालं तर मग दुसऱ्या दिवशी डोंगर वाढतो अशी परिस्थितीच चालेल आपली धाहा मिनटं झाली ताई हो हो हो हो बंद करा बंद हा हा
थँक्यू